बोल की
आणि हे तुमच्या दिदीला चालत नाही वाटतं बघ टास्कच
दीदीला काय?
हम्म आयफोन हाय ना ई तुमच्या दिदीचा
होय होय होय, चालत नाही होय आयफोनवाल्यासणी
नाही म्हणून म्हंलं आणि तू पण करून रिकाम हो.
होय होय ती काय करणारच नाही सोड, सांगितलं तरी पण
कसं कम? ते काय तिज राहू दे, कसं कर माहिती हाय उगंसं कुणाला पण कर आणि रिकाम
हा
म्हणजे पुढचे तर टास्क येतील हे ह टास्क मु आपल्या तर किती पंधरा दिवस गेले.
गेलं त्याला कळायला वेळ वेळ आणि सा आणि कधीपासून करते आधीपासून. आपल्याला सांगून आता वर्ष झालं.
आणि ज पहिला दोन तीन हजार आलेलं आता आणि तीन काय चार हजार रुपये आलेत म्हटली मला परवा.
चा का होय परवा मला पण दाखवालती.
म्हणलं बाहेर
आणि ग्रुपवर स्क्रीनशॉट टाक टाकतात बघ टास्क झाले टास्क झाले त्यांच्यावरती पण दिसतेय की रक्कम
होय होय तसं टाकायचंात हे तास झाल्यावर.
ह स्क्रीनशॉट टाकतात बी एक एक जण
हम्मम बघ की काय हे अजून आता किती होत म्हणजे माझं फक्त पंधरा झाल्यात. अजून पंधरा करायचे आहेत कॉल आता पंधरा कुणा कुणाला करू दिदीला सांगनलो दीदीनं काय केल्या काय माहिती अजून. त्या मयुरीला सांगितल मयुरीचा नवरा नको म्हणो कॉलचा आहे मी म्हटलं असं काही कंटिन्यू कॉल करायच नाही म्हटलं त्यानी टास्क दिल्यात तेवढंच थट्टि कॉल करायचय म्हटले.
हा ह ह
तिजा नवरात ट्रेडिंग करतोय ते चालतय. आणि हे चालत नाही. अवघड आहे म्हण दो लोकांच भल करायला गेलं की
लोक आपल्यावर येत्यात.
हम्म आणि काय
नाही बाई आमचं ते खालचं कुत्र एक गेलं बाई परवा.
म्हणजे
गा त्या पायावरून गाडी घेतलीांग सांगलं ना नाही गे तुला गाडी गेलेला.
नाही.
अग फोर गेलची त्याच्या पाण्यावर ते खाली बसत होतं बघ. मागच्या सोमवारी गेलती. काल काल सकाळीच
आमच्या इथं पण बघ की खालच्या आजीचा दिवस झाला त्या दिवशी दुसरी पलीकडची आजी वारली.
हा
आणि त्यांचा आठ दिवस झाला तोपर्यंत हित पलीकडे त्यो मानसिक वारला आला
काय यार.
परावा दिवशी. परा दिशी ते दंगा तो काय गुंड होता वाढतो आसरानगर मधली माणसं होती.
हा असं.
हम्म तेच त्यात तेच दोन तीन दिवस चालू झाल्यात. ते आठ दिवस हे लगेच आणि त्यात लगे हे पाऊस पण कि कोण तर वारल म्हणली पाऊस चालू झालेला आहे बघ
पडते.
काय नव्हच झालंय. आणि यात
आणि तुमच्या इथ कस कारखाना ते नाही आहेत. त्यामुळ
हाय खर कस दारं झाकली की ऐकू येत नाही ग.
ऐकुय
इकडे ही अपार्टमेंट सोडलीच तिथ माग आहेत. इकड माग पण आहेत खरं आमच पुढचं दार झाकलीस की आम्हाला ऐकूच येत नाही काय.
काय ऐकू येत
त्यामुळ काय वाटत नाही अग. माग असते. वाऱ्याचाच लय आवाज येतोय. वारच लय सुटतय.
हा
त्यामुळं परवा दीपूदीकडे पण गेलो. वैताग आणली बाई मला. गचक्यात अगं ती धुळोबा ला आली नव्हती. माझा रस्ता कच्चा आहे ग मधन निम्म्यातन. मग गचक आलत लगेच दंगा कर कराय लागली काकासनी. माझ्या पोटात दुखायलय. हे दुखालय. हिला जेवायला जायच असेल तरच घि जा. चला म्हणायचं ग त्यासनी.
होय
उगच त्या दिवशी पण पिडली मग जेवायला गेलं दहास जेवायला येईल मग दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं होत तेव्हा गप माझी ही गाडीची स्पीड सांगू. दहा वर होती. दहा वर.
अ
तरी पण म्हणत्या गचक किती दळायल्यास म्हणत्या. हळू घे जरा गाडी म्हणत्या. आता आणि किती हळू मारायच सांग बाई. आणि अ हिच्या गाडीला ब्रेक सरळ नाहीये.
हा
परत स्पीड पण अ एकदम मुठं वाढवय तुमच्याारखीचय मेस्ट्रोच आहे खर. तुमची गाडी कशी स्मूथ आहे वाटते ग मला.
वाटत्या हा.
हि जी गाडी लई अगं ताण हे द्यायलत. आणि स्पीड वाढवताना पण तसचं व्हालत.
हा
मला लय कंटाळा आला मला त्या दिवशी. वैताग आला. मग दुसऱ्या दिवशी आलो बाई जातो म्हणल. आमच्या आमच्या घरला.
घरला
वैताग येतंय ते. असं कोणत काम आहे. आणि आतापासून हाय खरं ही नाजूक राहायला ग. फिरायला नको. फिरायला नको. काय नको. उठायच झोप पायच. अस चालतय व्हय आता. मग ती नॉर्मल होणार आहे.
नाहीच ओ
अस करत्या. लय नाजूक राहाय लागल्या
डॉक्टरांनी जर सांगितलं असल तर सगळ फॉलो कर म्हणायच ते.
ह हो डॉक्टरन काय सानिय तिला असं रेस्ट घे. किंवा काय घे. डॉक्टर सागितल‌. निवांत तुम्ही म्हणजे हे करू शकताय. आणि कामाला पण काय असं जावू नका असं म्हटलं नाही‌ जायचं की आपलं आपुण घरात बोर होतेय तर आपल्याला. रिक्षान जायच हळूहळू जरा रिक्षा वाल्याला एक रिक्षाला फिक्सच करायचं ग. त्याला सांगायचं हळूहळू न्या.
आता ह्यासनी काय कमी हाय क कमी हाय म्हणायला काय ह्यासनी एक टाइम जीऊन असं पण नाही निवांत पैसा भरपूर आहे आता.
होय!
द्यायचं भाडं तेवढंच त्याला पेट्रोलला घालणार असतीस तु. हीज्या हीज्या बा बाथरूम वॉशरूम मध्ये किनाय बलसुद्धा नाहीये एवढं कंजूसपणा करत्यात.
अवघड आहे बाई!
बघ की असं जर करत्यात काय कोण चाकूला धार नाय इळतीला धार नाही. कसं घरात काम करायचा?
होय!
आणि नुसता झोपून झोपून कुठलं व्यायामाला इथं घरात पण तसं काय नाही. झोप झोप झोप कि झोपाय ते माणसान मम्मीला म्हटलं आता ति जी डिलीव्हरी
आळशी होईल म्हणतील.
मग म्हणतिया नाही मी हे वाचवते का वाचत नाही काय नाही अगं नुसत झोपूनच काढतिया.
सकाळी नऊ ला उठायचं दुपारी आणि जेवण करायचं आवरायच आणि झोपायचं लगेच.
हो का?
एवढं पण काय आमची श्रेयाला दोन डिलेव्हरी झाली खरं कावा असं केल नाही बाई. ती लयच नाजूक रा, आ
म्हणून आता श्रेया व्यवस्थित आहे ग म्हणजे तब्यतीन म्हण.
मम्मी म्हटल्या आ तिझं डिलिवरी झाल्या शिवाय आण बोलवायचं पण नाही आणि ये पण म्हणायचं नाही.
होय बाई कुठं उगाच काय हे.
त्यांच्या घरात त्यांनी राहू दे त्यांनी हे होऊ दे म्हणाले व्यवस्थित. ते आणि पायऱ्या चढलो हे झालं ते झालं. हा होय!
तीन महिन्यांच झाल्यावर
हम्म आणि आता भावाचं लग्न ठरल्यावर काय करणार आहे मग? आत्ता असं कराय लागलीया
बघायलात ना मामाचं?
हम्म त्याला पण आता आलय सोड ते पाहून हे करय लागल्यात या बघायला या म्हजे त्यांनी जरा अस हेज्यात आहेत ग त्यांना पसंतच हाय.
हा हा हा!
त्यानि घराच्या बाबतीत ऍडजस्ट करतो म्हणत्यात म्हणजे ते काहीतरी लईच असं त्याच फ्रेंडची बहीण फ्रेंडची ननंद काहीतरी अशी आहे या वाटतं ग! त्यामुळे त्यांनि तयार झाल्यात. खर हेनीच आता लवकर हे करना झालेत. बघूया ते आता काय काय करतात. आता परवा आलाता गेला. म आणि आता पुढच्या आठवड्यात नाही तर या आठवड्यात या, ह्यो तर काय आठवडा गेला. आता पुढच्या आठवड्यात येईल.
दिवशी काय असते न्हव?
बेंगलोर ला असतोय. आता याला पेमेंट पण आहे ग अठरा लाखाचं पॅकेज आहे.
मग चालतंय
मग तेने नुसता ते आणि पोरग बघायला आलेत ग आणि ते पोरगीला पण काय तरी सात लाखाचं पॅकेज आहे. मग तिने काय इकडं तिथंच आहे बेंगलोरध्येच आहे ती पण
म्हणून ती जरा पोरगी एकीकड ऍडजस्ट करायला वाटतंय ग इनबन माणसं घरात तीनच पाहिजे ती नवरा आणि सासू असं पाहिजे तिला
हम्म मग सगळं जुळूनआलं खर ह्यांनीआता तयार व्हायला पाहिजे की
दापोलीच्या मम्मी जरा हाय स्वभावाने
हम्म हाय खर लय चेंगटापना करतात अगं
आता ती पोरगी लगेच काका म्हणते ती पोरगी खर्चाळू नाही ना
असं म्हणून चालते होय
असं म्हणून कसं चाल आलंय तर करून मग नंतर मग बसायला पाहिजे.
मंगळ आहे त्याला
होय आले तर म करून घे
होय शहाणा व्हायला पाहिजे आता त्यो आणि काय? मम्मी ते
आं
दादाला जेवायला घालायचं की ग
हम्म हम्म बघतो आता उद्या पार्थला सोडतो आणि मग येतो
या को ड्रेस
आं
शाळेचा ड्रेस घेऊन ग त्याचा
होय, पप्पांचं पण द्यायचं होतं. खरं राहू दे म्हटलं आणि बघूया, काय म्हणतात? जर घेऊन जा म्हणली तर घेऊन येतो पॅन्ट शिवायला द्यायचं असल तर नुसत पॅन्टच द्यायचं आहे वाटत पॅन्ट एक मापाला आणि घेऊन येतो पार्थच काय त्यांच्याकडे हाय वाढतं आधीच
माप हाय
हम्म.
त्यांना असाल तर नसलं तर म ड्रेस एक दिवस माप द्या नाही ड्रेस
हम्म ते काय द्यायला चालते सोड काय घालून जाऊ शकतोय सिव्हिल बघतो की सांगतो तुला काय काय होतंय ते बघून हा करतो की आणि नंतर तुला असतीस नव
असत असते माझ कस नेट बंद असलं त
नेट नाही ऍपच ओपन लागते.
हा होय ना म्हणजे तू फोन कर आज तर मला मॅसेज टाक म्हणजे मी अँप ओपन करते.
बरं बरं चालतय. ठेव काय?